हॅलो.
गुड इव्हनिंग.
गुड इव्हनिंग, झाला चहा?
हम् नाही बनवला चहा अजून बसलेय. बनवायचं थोड्या वेळाने.
हा हां नाही अजून. आता.
होय.
हम्म तुमच्याकडें काय अस ते मान्सून सेल वगैरे लागतात की नाही?
हो लागतात ना.
कशा कशाचे म्हणजे पूर्ण?
अ साड्यांचे, ड्रेसचे मोठ-मोठ्या दुकानात पण फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे. मला ऍक्च्युली गेल्या पंधरा दिवसातच ना एक इथे ना मोठं दुकान आहे शगुन म्हणून. मग मी म्हणजे माझ्या भावाचं लग्न होतं ना.
हा हा.
तेव्हा ति तिकडून सगळ्या आता म्हणजे कॉस्टली ज्या साड्या आपल्या मोठ्या-मोठ्या पैठणी वगैरे ज्या असतात ना.
हम्म हा.
त्या मी तिथून घेतलेल्या एक डिझायनर साडी घेतले.
हम्म हम्म.
तर मग अ तिथून मला कॉल आलेला मॅम मान्सून असं स ऑफर आहे फिफ् टी पर्सेंन
तुम्ही येऊन एकदा भेट देऊन जावा.
हां हां.
पण आता आपल्याला म्हणजे आपलं कसं असतं आपलं काहीतरी पोग्राम वगैरे असेल काय असेल तरच आपण साड्या घेतो ना. आता घ्यायची वगैरे नाही त्यामुळे मी काही गेली नाहीये. पण भरपूर शॉपमध्ये ना भारी भारी साड्या पण आहेत
हा
आणि सेल पण चालू आहेत पण मला साड्यांची एवढी आवड नाहीये तुम्हाला साड्या आवडतात का?
हो मला आवडतात खूप मी घेते पण तशा. आत्ता पण असं सेल लागला की तसं वाटत गेली की म ते घेणारचं. म्हणून तर अजून आखडता पाय घेतलाय की म्हणजे गेली नाही. तिथं त साड्यांचा लागलाय म्हणजे बऱ्याच वस्तू अशा म्हणजे सोपा मॅट सगळे असतात ना सोफ्यांचे कव्हर परत ड्रेस आपले
हां.
हां परत बेडशीट
हा हा हा.
पूर्ण म्हणजे टोटल ह्याचा असतो. लेगीज हे सगळं सगळ्याचा सेल लागतो.
हा हा.
हां. मी मागच्या वर्षी गेलेली ना
हां.
बरंच काय काय घेऊन आलेले इथून अशा छोट्या उश्या मुलांना ते आवडत ना असं घ्यायला.
हां हां हां.
हम्म. अशे कवर पिलो कवर वेगळे फक्त म्हणजे पिलो कवर भेटतात. सेलमध्ये लावलेलं असतात मग काय ते पंधराला एक वीस ला एक असा.
हम्
मग जोडी अशी तीस ला चाळीस ला
प छान आहे ना हे नाही का भेटत मग तिथे असं अ बेडशीट आणि लोडचे दोन लोडचे कवर
नाही नाही तस नाही तसं सेलमध्ये त नाही म्हणजे असं मागितलं तर भेटेल पण सेलमध्ये नाहीये तसं
ओके फिलोची कवर आणि बेडशीट का? ओके
हम्म
ह ह
कपड्यांमध्ये मोठ्यांच्याच कपड्याचे लहान मुलांच्या कपड्याचे वगैरे असं काही नसतात सेल जास्त करून आणि हम्म मोठ्या मुलांच्याच कपड्यांच्या असतात.
आता आमच्या इकडे तर पावसायमध्ये कपड्यांचे लागलेत नंतर हे पावसाळी आपण सँडेल ते क्रॉप्स वगैरे वापरतो बघा हम्म ते भारी भारी दुकानांमध्ये म्हणजे माहित आहे ना थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड, पासून!
हू हू हू!
चालू आहेत आणि आता कसं. मुलांना शूज नाहीत आता पावसाळ्यात हे करता ते ब्लॅक कलरचे सँडेल. ते ब्लॅक कलरचे पॅरगॉन, बाटाचे ते ब्रँडेड ज्याचे ज्याचे हेत ना.
हू हू!
तसे सेल लागलायत. मी आता गेली. ली म्हणजे अ स्कूल चालवते वाप त त काय रेनकोट! आणि मुलाला सँडेल घेतले.
हा हा हा!
बाकी नाही काय सा घेतलं. आण ड्रेसचे तर ना म्हणजे, फुल आपले ड्रेस आहेत की नाही.
हं हं!
ओढणीचं म्हणजे हे करून सुुद्धा!
हू!
ते ड्रेस ना हा ओढणी पॅन्ट आणि अपलो सहाशे सातशे रुपय पाासून एवढे भारी भारी ड्रेस हेत ना. ती अ म्हणजे माहित आहे ना ते पक आपण जेवढं घेईन तेवढा हजार बाराशे दोन हजार. आण ऍक्च्युली तेच आता परवड तय मी आजच गेलेली अ ह्याच्यामध्ये. टेलरकडे एक माझ्याकडे मटेरियल होतं माझ्या बहिणीने घेतलेलं.
हूंहूं!
खूप दिवस झाला तर मी ते एवढी शिलाई म्हणूनच शिलाईला टाकलंच नव्हतं.
हूं!
आणि म मी आज गेली ते शिवायला टाकायला तर साडेसातशें म्हणजे तुम्हाला अस्तर लावून हवं असेल ना! तर साडेसातशे रुपये शिलाई आणि तो मला बोलला की तो कपडा छान आहे कॉटन आहे कपडा तर रअस्तर लावायची गरज नाही. पण मी काय म्हटलं अस्तर लावलं की जरासं. हे असतं ना हा! हा तर बोलला की, अस्तर लावलं तर साडेसातशे रुपये होतील.
हा ना खूपच शीलाई म. आमच्याकडे जरा आहे कमी तशी.
म बिना अस्तरच्या याचेच त्यानी पाचशे घेतले.
हा ना!
हा!
हूं! पण अस्तर टाकून चांगलं असतं खरं. टिकाला पण चांगले जास्त दिवस जरा कपडा टिकतो तो.
हा ना बरोबर आहे की पण. जर मटेरियल सातशे रुपयच आहे ते आणि परत ते साडेसातशे रुपये याचे त्याचे
हा!
म त्याच्यापदे म असं होत की तो रेडीमेड जो ड्रेस आहे ना! तो म ते चौदाशे पंधराशेरुपया मध्ये केवढा भारी येईल.
हो हो तसं आहेच आता. मी पण घेतलेत तर अशे ड्रेस पूर्ण. आणि असं पण आपण कुठले हे कितीही कपडा महागाचा घ्या तो खूप कमी दिवसच वापरतो. आता तुम्हाला सांगते साडी आपण
हम्म
अ हजारची घेतली तरी एका प्रोग्रॅमला एकदाच घालतो. आणि चार हजाराची घेतली तरी ती एका प्रोग्रॅमला एकदाच घालतो.
हो
परत साडी घातली जात न्हाय.
बरोबर आहे.
म्हणजे फक्त ते कपाटात पडून राहतात पण तरी पण हाऊस ती. घ्यायची हाऊस.
ह
घ्यायला आवडते ना.
मी साड्या घ्यायल्या म्हणजे नाहीच घेत मोस्टली कारण म्हणजे कस झालयं माहितीये का, नाही इथे तर काही कधी साडी नेसण्याचा प्रश्न प्रश्न येत नाही गावाला गेल्यानंतर जेवढ्या काय असतील त्या मग त्या कसं रेग्युलर साध्या ज्या असतात ना आपल्या त्या आणि अशा चांगल्या चांगल्या आहेत ते कधी रोज थोडी आता आपल्याकडे काय प्रोग्रॅम एखादं कोळत सॉरी लग्न वगैरे असेल तरच आपण घेतो ना.
हां, हां नाही मी तेे परवा एक रिल्स बघितली तिनं मस्त काट पदराची साडी घातली ती म्हण म तिन असं सांगितलं का काय आहे म्हणूनच घालायची का साडी आपण घालू शकतो ना. कपाटात पडून पडून त्यांना बुरशी लागाय लागली. त्यांना पण काय हो वाटत असेल. असं म्हणजे बोलण तिचं. कि काय वाटत असेल त्या साड्यांना मी अशीच पडून राहिली. असं भारी रिल्स होती खरं पण ती म्हणजे काही का असं ना. पण त्या साड्या म्हणजे असं म्हण हाय न्हव की बाबा हा प्रोग्राम आहे म हिला हीच साडी घालाय पाहिजे. हा, हा म्हणजे चला लग्न हाय तर एकदम चांगलीच साडी घातली पाहिजे. आणि अ..... लग्न नाही तर असं चांगली नाही, असं नको व्हायला ना.
हम्म, ह ह...
तरी मी आता साध्या साड्या साड्या ठेवल्यात, म्हणलं असं मठात वगैरे जातो ना स्वामींच्या. कधी, कधी तेव्हा म्हणल आ पल्या त्या साध्या साड्या तरी का घालून जायचं. आता बघू ना परवा गुरु पौर्णिमा आली. चालाय विचार मुलं शाळेत गेली की मग जायचं, बघू आता काय होतय.
मी दर गुरुवारी साडी नेसते. गुरुवार असतो ना तर मी ते ठेवलंय दर गुरुवारी साडी नेसायची, कारण आहेत त्या साड्या मग नेसणार कधी.
हो ना.
एवढ्या साड्या आहेत, एवढं सगळं आहे कारण आपण माहिती आहे ना सिंपल, सिंपल साड्या घेतलेल्या असतात. नेसण्यासाठी रोज त्या हेवी, हेवी वाल्यातर काही सारखं नेसन होत नाही आपल्याकडून.
एवढ्या साड्यांचं आणि करायचं काय ना. कधीतरी ते ठेवून, ठेवून खरचं आणि खरंच आहे, आपण हा म्हणजे माझे मिस्टर तर म्हणतात तुम्ही खाण्यापिण्याला पैसा घालवा भरपूर माझं काही मत नाही तुम्ही ते कपड्यांवरती पैसा घालव ता ना ते मला अजिबात आवडत नाही. ते मला म्हणतात, म्हणजे मी कधी बोले ना असं की बाबा नो तेल वाचवायला पाहिजे, हे वाचवाय पाहिजे ते म्हणतात तू हीथं नको वाचवू तू त्या कपड्यांमध्ये वाचव. तू जी कपडे घेतीस काय नाही म्हणजे असताना पण भरपूर कपडे त्याच्यामध्ये तु पैशे वाचव. मला काय वाटणार नाही. मग खायच्या ह्याच्यात कधीच नाही वाचवायचं की ही भाजी पन्नास रुपये पाव किलो झाली, मग मी ती कशी आणू? अजिबात नाही बोलायचं म्हणतात ते. हां ते हा मग तू दोन, दोन हजाराची ड्रेस घेती आणि ते ड्रेस एकदाच घालून तसाच पडून राहतो. तेव्हा कस काय वाटत नाही मग, आणि पन्नास रुपये पाव किलो झा ला मी त्या दिवशी बोले ना वाटाना घेतला नाही मी पन्नास रुपय पाव किलो होता म्हणून. मग त्यांना लगेच हे झालं. लगेच मग पन्नास पाव घ्यायचा ना, खायचं होतं ना ते आपल्याला. असय खायच्या वस्तूला कधीच पैसे मोजायचे नाहित. पण कपडे घेताना मोजा म्हणार नाही मी. कपडे घेताना नाही विचार करत तो मग. आणि खरंच मला पण वाटतं की, आपण वाचवायला पाहिजे तिथंच खरं वाचवायला पाहिजे. खाण्यापिण्यात का वाचवा.
मग तेच ना.
एवढे महाग बदाम, एवढे महाग काजू पण खायलाच पाहिजेत ते आपल्या शरीरासाठी.
बरोबर आहे.
हा ना.
ते बोलताय ते पण बरोबरच आहे एवढं घेतोय आपण
आणि परत थोडे दिवसाांनी ते बसायची बंद झाली मुलांना कि ती परत ठेऊनच द्यायला लागतात. किंवा कोणाला तरी आता कोणी घेत पण नाही असं झालयं. कोणी नाही आता कपडे बिपडे घेत. हम्म हम्म ते भांडीवाल्यांनी वगैरे घेतली तर
हो हो हो हो.
नाही तर कपडे वगैरे नाही आता आपण काय करणार जायच. दरवेळी गौरी आला गणपती आला. दिवाळी आली हा सणआला तो सण आला चला साड्या घ्यायला. चला साड्या घ्यायला असं होतं आणि ते आणून आणून फक्त घरात ठेवून देतो. एकदा घालायचे त्यात त्या ब्लाऊजच्या शिलाई किती वाढली. म म ती अ चारशे रुपयाेची साडी आणायची पाचशे रुपये ब्लाऊजला घालवायचे.
हा.
अस झालंय आता मग काय तर. लई विचित्र सगळं खरं आहे पण काय आपण म्हणतो ना बोलतो आपण असं पण ते अंमबलात पण आणायला पाहिजे कधीतरी खरं.
हम्म.
होत तेच होतं आणि आपण काय आज पण गेलो ना त्या शॉपमध्ये तर आपण आपण घ्यायला गेलेलो नसतो.
हा.
तिथं गेल्यानंतर घेतल्याशिवाय आपण परत येत नाही ते जेंटस लोक एकत येतील पण लेडीज लोक.
नाही आहेत मग माझी मैत्रिणी एक मागं लागली आहे ना सेल लागला आहे बघायला जाऊ सेल लागला आहे बघायला जाऊ.